हां, बोल कि.
काय?
हॅलो!
जय श्रीराम हॅलो!
हॅलो! बोल बोल जय श्रीराम.
काय करतायं?
काय नाही बसलोयं.
हां.
हम्म,
झाला स्वयंपाक वगैरे?
स्वयंपाक पण सगळा आवरला जेऊन आता जेवण पण झालं जष्टच.
ओके हं निवांता आहे.
हो निवांत. आ.
आता सध्या काय करताय म्हंटलं?
सध्या आता काय पार्लरच चालू आहे. थोडे लग्न लग्नाचं सीझन. चालयं ना आता मार्च मार्च एप्रिल मे लग्नाचे सीझन जास्त असतयं.
हं हं मग जातायं बाहेर.
होय बाहेर मेकअपसाठी तीनं ऑर्डर असत्यात.
हा हा हां मग सगळं म्हणजे सगळं असते का असं?
सगळं ते आता मेकअप हा सगळं आमच्याकडेच असते पॅकेजकडे असते पॅकेज असते हे ठरलेलं क्लीनअप फेशियल बॉडी म्हणजे सगळं असते त्यात पूर्ण. तर मग तेच्यात सगळं ते पॅकेज असतंय.
मग फेशियल ला वगैरे स्किन बेस म्हणजे स्किनचं वगैरे फेशियल करायचं असल तर त्याचे काय काय?
आता कसं आहे फेशियलच मिनिमम आता रेट अं म्हणजे आधी कसं क्लीनअपच रेट कसा आहे तीनशे पसणं पुढं चालू आहे. आणि फेशियलचे रेट पाचशे पासनं पुढं चालू येत. पण फेशियल ला कसं असतं आमचं पूर्ण अ निम्म म्हणजे आपल्या पाठीच्या कानापासणं बॉडी मसाज येते आमच्यात आणि क्लिनअप ला आपला हाफ मानेपासून भाग क्लिनअपचा असतो.
हा म्हणजे त्याच्यावर रेट ठरलेला अस
हा त्याच्यावर रेट ठरलेले असतात ते. हां आणि पुन्हा आपण तुम्हाला नॉलेज आपलं प्रोडेक्ट वर पण असते नाही तुम्हाला जर हेवी प्रोडेक्ट जर फेशियल पाहिजे असतील तर त्यावर पण त्याचे रेंज असतात.
अच्छा, अच्छा, मग समजा जर आम्ही फर्स्ट टाइम करत असलो?
हं
तर त्याचे काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाहीत ना
नाही नाही फेशियला कस आहे फेशियल ला साडइ इफेक्ट काहीच नसतात. अ फेशयला कसं आपलं हे क्रीमांपेक्षा पण जास्त आपण जे मसाज करतोय. अं म्हणजे जे आपले मसाजचे स्टेप असतात ते समजा. अं पण त्याच्यामुळं आपलं चेहऱ्याचे जे रक्त सरकुलन असतंय ना ते फास्ट हे होते. त्याच्यामुळे पूर्ण आपलं अं ब्लडिंग तेन चेहऱ्याचं व्यवस्थित हे होन अं सप्लाय होऊन, आपल्या रक्तवाहिन्या खेळत राहतात. अन त्याच्यामुळे आपल्याना आपलं चेहऱ्याला ग्लो येत राहतो. आणि मीनी मला तर वाटतंय, म्हणजे जास्त फेशियल हा असा भाग आहे की, जास्त वरचेेवर महिलांनी महिना एक महिला मिनिमम एक महिन्याचा पेस्टीवल केलंच पाहिजे. ते नाही तर मग हं कायम स्वरुपी एक महिना, दोन महिन्याने, आपण करू शकताय. नाही तर आत्ता कसं आता हल्लीच्या म्हणजे महिलांना मग ते पिगमिटेशन, म्हणजे वांग ते येण्यास सुरुवात होत्या ते आपण वरच्यावर जसं, आपलं हे वित आपल्या चेहऱ्याचा मसाज तेन होत राहिला तर ते शक्यता येन टाळतंय ना, त्याच्यामुळे.
मग त्यामध्ये क्रीमा वगैरे, म्हणजे सगळ्या ब्रँडेड वगैरे असतात ना क्रीमा ते.
हा ब्रेड कसं असते, प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला फ्रूटचं पाहिजे, अस फ्रूटचं. तेन, म्हणजे तुम्हाला कोणता तर डॉक्टर माझ्याकडे डॉक रसीनवाल्यांचं हाय, ते पण प्रोडक्ट खूप चांगलाय. अं ते पण हाय, म्हणजे तुम्हाला जसं जे पाहिजे ते, आम्ही हे करू शकतोय. पुन्हा हे राहुल पाठकचं हाय, रुपाच हाय. ते पुन्हा आता ओत्रीचं एक नवीन आलंय. डी एस एन एलचं पण हवं असलं तर तुम्हाला, ते पण आता छान आलंय. ते पण पूर्ण आयुर्वेदिक आहे. अं म्हणजे त्यात कसं आहे, आपलं हे पंचधातूने बनल्यालय. फेशियल म्हणजे त्यात शेण, गोमूत्र, हॅलो हॅलो?
हॅलो.
हॅलो, आवाज येत
हॅलो, हा येतो येतो बोला ना.
म त्यात कसं अं ते आता मी ओत्रीच म्हणलं ना, डीएसएनएलच ते ते ते कसं आहे ते फेशियल म्हणजे, त्याचे रेंजे जास्त आहेत. पण त्याचा फायदा काये ते आपण पूर्ण पंचधातूने बनलेलं आहे ते. त्याचे प्रोडक्ट म्हणजे त्यात गोमित गोमूत्र, शेण हे सगळं आपलं जे आवळा पावडर, रिटा सगळं तेज ते हे करून, त्याची पेस्ट करून हे केलेला आहे. त्याच्यामुळे आपले हे ते आपल्या चेहऱ्यावर पिगमीटेशन, म्हणजे काळे डाग तेन आले असले का नाही तेन पूर्ण सगळे निघून जातात. आणि पूर्ण चेहरा आतून नॅचरल व्हयला सुरुवात होते.
हो का? मग ते आयुर्वेदिक आहे का?
हा ते आयुर्वेदिक आहे. तुम्हाला ते आयुर्वेदिक येणार. हो, चेहऱ्याला वाफ तेन घेऊन. नाही नाही, ते फक्त एवढंच की ते लांब त्याम हेला कसं हाय अ आता मी डिएसनचं म्हणलं ना आयुर्वेदिक आहे. त्याला ते ह्याच्यासाठी नाहीये. पिगमिटेशन म्हणजे पिगमिटेशन, वांग तेन आलेल्यासनी चालतंय. पण जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ तेन असले, तर पुरळ साठी चालत नाही ते. म्हणजे पुरळसाठी वेगळं हे करायसाठी म्हणजे क्लीनअप, फेशियल आहे. आणि मग ते पेगमिटेशन साठी ते क्ली अ फेशियल छान आहे. तेन अस, हा
ओके, म रेट कसं फक्त आपल्या ह्या क्रीमावरनी अवलंबून आहेत.
फक्त हा तुम्हाला कोणतं जे करायचय, पुन्हा तुमच्या चेहऱ्याच नॉलेज बघून बी आम्ही सांगू शकतोय. आणि म्हणजे तुम्हाला कोणतं हेवी असेल तर हेवी घेऊ शकताय तेजा मग पाशेपासन आहेत, तुम्हाला कुठलं पाहिजे ते करू शकताय असं पण असतय नयी.
हम्म, सुरुवातच पाचशे पासून आहे काय?
हा पाचशे पासून असतय.
हा, आणि नुसतं क्लीन अप करायचं असेल तर?
निसता क्लीनअप करायचा असेल तर मग तीनशे, तीनशे साडेतीनशे जे हेच रेंज आहेत, हम्म
हा हा, म त्यामध्ये पण क्रिमा ज्या म्हणजे आमच्या चेहऱ्याला सुट होईल त्या वापरताय की आम म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार का वापरताय.
कस आहे अस तर तुमच्या ह्याच्यावर तुम्ही आता फर्स्ट टाइम केला तर म्हणजे मी तुम्हाला पण मी म्हटलं की, आमच्या नॉलेज नुसार आम्ही तुम्हाला सांगतोय पूर्णपणे म्हणजे हे तुमच्या चेहऱ्याला सूट व्हील तुमची स्किन बघुन.
हा हा हा
अ आता तुमच्या स्किन ला कुठलं सूट व्हील, तुमची स्किन ड्राय हाय काय ऑईली आहे, ह्या वरन पण काही करता येतय ना मग ड्राय स्किन साठी कोणतं फेशियल, ऑइली साठी कोणत हे मग आम्ही तुम्हाला दोन-तीन ऑप्शन समोर ठेवणार. त्यात तुम्ही कोणतं पण हे करू शकताय आणि असं काय नाही, जे प्रोडक्ट आहेत ते सगळेच चांगले आहेत तेज काहीच साईड इफेक इफेक्ट नाहिये तेन, मेन म्हणजे क्रिमांपेक्षा पण जे आपण मसाज करतोय ना त्या मसाज, जे पॉईंट आपल्या म्हणजे जे जे मेन चेहऱ्याचे पॉईंट असतात ते व्यवस्थित हे केले जातात म्हणजे ज्या व्यवस्थित दाबले जातात पुन्हा त्याचा मसाज येतोय पूर्ण, त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्याला आणि जरा ग्लो येऊ शकतोय.
मग तुम्हाना जर बोलवायचं असेल समजा आता एकंदरा आमचा कार्यक्रम असेल तर तुम्हाला जर बोलवायच वगैरे असेल इथ, तर मग तुमच तुम्ही येता पत्ता दिल्यावर का न्यायला वगैरे यावं लागत असं?
नाही तसं काही नाही आमच आम्ही येऊ शकतोय, आणि जरी तुम्हाला करायचं अस तर तुम्ही इथे येऊन शॉपला येऊन करून जाऊ शकताय. कारण की, फक्त क्लीनअप साठी फेशियल साठी येता येत नाही ना.
अच्छा म्हणजे सगळंच त्यामध्ये घेणार म तुम्ही.
हा मेकअप साठी तेन असेल तर येता येतय आणि त म्हणजे कार्यक्रमच्या आधी अ क्लीनअप कधी पण एक अ अ चार दिवस या पाच, सहा, आठ दिवस आधी करायचं. म्हणजे मग त्याच हे अ त्याचा प्रभाव तुम्हाला आठ दिवसांन दिसून येतोय.
म्हणजे ज्या दिवशी आपण कार्यक्रम आहे त्या दिवशी करायचा नाही तो.
नाही नाही ते करू शकताय, आधी चार दिवस या किंवा सहा दिवस तुम्ही करू शकताय.
हा हा.
असं असतं ‌.
म याचा अर्थ जर, एखाद्याचा कार्यक्रम वगैरे असला, तर आम्हाला आधी ईऊन तुमच्याकडे फेशिल वगैरे काय हाय, त्याच्यांतर मग तुम्हाला आणी अ मेकअप साठी आणि आम्हाला यायला लागेल वापस.
हा तरआणि मेकअप साठी येऊ शकताय, पण जे काय असेल ते तुम्हाला आधी चार दिवस या आधी आठ दिवस हे करत्यात,, आणि मेन केलं अ अ फेशियल केल्यानंतर तुम्ही उन्हात, दुसऱ्या दिवशी उन्हात जाऊ शकत नाही, उन्हात जाता उन्हापासनं जरासं चेहरा,, आपली, फेशियल केल्यानंतर कशी स्किन सेन्सिटिव्ह पडलेली असत्या. म्हणजे लूज म्हणजे, त्येन उन्हाचा प्रभाव हे पडू देत नाही, मग कसाय आदल्या दिवशी जर तुम्ही केलासा आधी दोन दिवस,, आणि दुसऱ्या दिवशी तुमची उन्हात धावपळ चालू झाली तर त्येजा हे येत नाही,, त्याचा ग्लो येऊ शकत नाही ना,, असं पण येतय. म्हणून ते आधी तेवढ्यासाठी आधी चार दिवस करून घेतला तरी चालेल.
ओके, चालेल तसं काय नाही फक्त कसं माहिती नव्हती ना या क्षेत्रातली,, म्हटलं विचारून घेऊया तुम्हाला आधी करायच्या आधी.
हा हा, नाही विचारलं ते बरं झालं,, कसाय थोडं म्हणजे माहिती माहिती दिलेली पण चांगली असत्या, तुम्हाला पण समजतय आणि, मेन त्याच फळ दूर होत्या,, तेच की आणि सांगणं, हे आमचं कर्तव्य आय. आणि ते तुम्हाला कोणत, तुम्हाला कोणूत प्रोडक्ट पाहिजेल त्यावर तुम्ही हे करू शकता यसा, आणी असं काय नाही सगळं हे हाय, मसाजवर पूर्ण हे हाय ते.
अच्छा,, नाही बाकी काय नाही, फक्त आम्हाला काय भीती होती, साईड इफेक्ट वगैरे काय नाही ना यात. त्याच्यावरच विषय होता, बाकी करण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीयेय.
नाही साईड इफेक्ट काहीच त्यावर हे नाहीयेय, आता मी किती जणांचा ईनफि हे घेतलाय, अनुभव घेतलाय. त्याच्यामुळे आजुन कुणाचा तरी अस बॅड रिस्पेक्ट नाही आला,, सगळ्यांचा सगळ्यांच जे आहे ते, चांगला रीस्पेक्ट चांगलाच हाय.
अ ओके, जेव्हा म अ म्हणजे यायचं असेल ना
हा
किंवा मला करायचं असेल तर मग मी तुम्हाला आधी कॉल करून यावे लागेल, का अपॉइंटेट वगैर घ्यावी लागेल का?
नाही आधी कॉल करू शकताय.
करू शकते ना. कॉल करून येऊ ना,, हा मग तेच म्हटलं तुम्हाला विचारून विचारून घेऊया आधी सगळं, मगच आपण ठरूया की
चालल तुमचा कधी कार्यक्रम आहे, त्याच्या आधी मला एक आधी आठ दि दिवस कॉल करा, आणि मग तुम्ही येऊ शकता.
चालेल चालेल, म मी आणि म्हणजे माझी सोबत फ्रेंड पण आहे
हा हा.
सो आमच्या दोघींचा पण केला तरी पण बेस्ट होईल.
बर बर चालेल, मला आधी आड दिवस कॉल करा, म मी तुम्हाला सांगेल. तरी पण पहिला येऊन गाठ घेऊन जावा म्, हणजे कोणतं करायचं आहे, तुम्हाला कोणतं फेशियल फेशिअल करायच हाय, ते तुम्ही ठरवू पण शकता आणि करून, हे पण करू शकताय.
ओके ओके चालेल चालल, आम्ही यायच्या आधी म तुम्हाला नक्की फोन करू.
हा हा चालेल चालेल चालेल, बाय.